हॅलो.
हॅलो हा... हा येतो येते बोला की झाला काय फ्री झाला.
हो हो झाले की.
आला घरी..
अ नाही आली. अजुन इथेच हे आता निघणार होते.
हा हा हा हा हा....
हा.... थोड्या वेळात निघायच हे हो गावात गेले होते ती घरी आली की मी... आता कोल्हापूर हा माझ्या गावी म्हणजे जायचं हे परत.
हा हा जेवण वगैरे झालं.
हा जेवण वगैरे झालं की.
हा हा हा हा....
हा आहे बघा चालू आहे त्याच काय काय खेळ.
हा हा हा आज का सुट्टी... आज का सुट्टी होती
आज त्यांची पॅरेंट्स मिटिंग होती.
हा हा हा हा.....
हा हा त्याच्यामुळं.
हा हा हा हा बोल. आणखीन काय मुलगा आमचा छोटा जागा आहे.
जागा हाय व्हय ते पण तुमचा छोटा आहे आमचा मोठा आहे बघा त्यो पण तसलाच
हा हा हा हा... हम्म बोला आणि काय म्हणताय मग किट हॅलो. पाऊस आहे का तिकडे? पाऊस आहे का तिकडे?
पाऊस वगैरे काय नाही. ऊनच पडले बा.
ऊनच आये काय हा हा हा हा, नाही इकडे पण ऊनच आहे. पाऊस नाहीच इकडे पण. हा हा हा,
इकडे काय नाही पाऊ सकाळपासून उनच पडले.
हा हा हा हा हा हा,
रात्री थोडा होता.
हा रात्री होता आमच्या इकडे पण थोडा मोठा होता. आता नाहीये. परत आहे आता ऊन पडले ऊन आहे थोडा पाऊस पडतोय. चालूच आहे. हो. आनं झाला बड्डे वगैरे व्यवस्थित?
बड्डे वगैरे झाला बघा, रात्री झाला बड्डे, बड्डे वगैरे झाला व्यवस्थित.
हा हा हा हा, गेले सगळे पाहुणे वगैरे?
गे आहेत ते सगळे आम्ही एकत्र जाणार आहे.
हा हा हां हा,
हा हा हा,
हा हा हा हा,
एकत्र जाणार थोड्या व्यानामी.
हा हा हा हम हम,
हा तेच आहे आणि काय आवरल तुमचं सगळं?
हो आवरलं. आता बारका झोपलेला होता. उशीर पाासून झोपलेला. ता उठून बसलाय तो. आज जरा हो आज मिस्टर आहेत घरी. सासूबाई आहेत घरी.
हा म तुम्ही जरा फ्री असणार आज?
अ कुठे, नाई ती झोप लेत सगळे आणि मी आपली बाळाला घेऊन बसले.
तेच कि डब्बल काम आज हा हा हा हा,
हम्म, आणि काय म्हणताय म?
आणि काय नाय. जेवण वगैरे सगळं आवरलं.
हो हो, आवरलं सगळं. हा हा, आज काय आम्ही, सासूबाईंचा उपवास होता. मग वरीचा वरीचा भात करताय का तुम्ही?
हा आम्ही आज होता आमच्या घरी पण वरी
हा. मग वरीचा भात केलेला. मग जरा आज लेट न सुटलो ना डब्बे वगैरे नव्हते कोणाचे. मग लेट न उठलो मग सासूबाईंना म्हटलं तुम्ही करालाय तुम्हाला भात वरीचा तर एक्स्ट्राच करा म्हटलं आम्ही पण वरचाच भात खातो. आणि मग आवरून घेतलं मग जरा त्या पण दवाखान्यात वगैरे जाणार होत्या मिस्टरांच्या बरोबर.
हा हा हा,
मग जाऊन आलेत ते दोघजण.
हा हा हा हां,
बा मोठा पण मुलगा घरीच आहे आज तो पण नाही गेला काल. ते फुटबॉल फुटबॉल मॅचेस होते ना काल रात्री साडेबाराच्या पुढं आडीच वाज साडेबाराच्या नंतर होत्या त्या, मग हा पण बस लेल्या पप्पांच्या बरोबर त्याच्या बघत हा
मग तरी जागा राहतोय आवढते देऊन
जागा राहिला तीन साडेतीीन पर्यंत जागाच होता तो त्याचे पप्पा दोघजण जागेच होते मॅच बघत बसलेली हम्म मग आता स सकाळी काय गेलेस नाही तो गेलाच नाही ते पण दोघेजण सासूबाई मिस तर पण सुट्टीवरच होेते
झोपलो हा तेच की
आणखी काय चाललंय मग
आणखीन काय चाल ना म जरा काहीत थोडंफार खरेदी करायची होती
हा हा हा हा
हा ते आता करून आलो आम्ही आता
हो आपल्याला खरेदी म्हंटली की जरा माहेरला गेल्यावरच वेळ मिळतो नाही तरी इडं असलं की काही जास्त नाहीच वेळ मिळत आणि बिंदस्त म्हटलं तर जरा माहेरी असल्यावर शॉपिंग करतायेत
होय होय
हम्म हम्म आणखी काय म्हणताय म
आणखीन काय नाही बघा आता जाणार आहे ना कोल्हापूरला थोड्या वेळात
हा हा हा हा
हम्म
हा हा आणि मग मुलगा मुलाच स्कूल कस चालू आहे तुमच्या काय नाही अजून
छान आहे त्याच म्हणजे सकाळी जातो आपला आठ वाजता जातो हा साडेसातला जातो देव हम्म हम्म हम्म आठ वाजता आठ वाजता स्कूल असते ना आठ ते दोन असते त्याची
हा हा हा हा
त्यानंतर दोन अडीच ला येतो मग तो
हा हा हा हा
त्याचा टाम कि काायम आहे त्याचे दुपारी
का अजून नसेल ना आता स्कूल सुरू झाले त्यामुळ आहे काय ह ह ह
आता रे विगन टेस्ट आहे अजून मग युनिट टेस्ट
हा हा हा हा हा हा हा हा हा हा
हम सारखं सारखं चालूच असते हम्
आणि काय म्हग
आणि काय चालूय बघा हेरेरे एकद नवीन असं काय अस असं नाही काय नवीन
आज कायच पण स्वयंपाक वगैरे बनवलं
हा स्वयंपाक वगैरे आमच्यात पण उपवास होते दोघा तेघांचे वरीचा भात हे आपली शेंगदाण्याचे आमटी हा.
आम्ही वरीचा भात वरीचा भात केला की शेंगदाची अमठीी नाही करत. आम्ही काय करतो हा. एकत्रच करतो वरीचा भात तांदूळ भाजून घेऊन. तेल टाकून त्यामध्ये मिरची बटाटा आणि शेंगदाण्याचा ूठ घालून गरम पाणी घालून शिजवून घेतो तो मग त्याला काय. वगैरे काही लागत नाही असा छान लागतो तो पण.
हो चांग ते पण छान होव्हते का एकत्र पण कधी तर आपलं बरं आहे शेंगदाारचे आमटे वगैरे असं. रोज पण का काय एकत्र हा एकत्र करतोय आम्ही पण.
करताय का.
हा करते करते एकत्र पण करते.
हा हा हा हा..
छान होतय तेव.
हो तो पण छान होतो खिचडी वगैरे खिचडी उपवासाला उपवास तुमचा असतो का.
होय होय उपवास नाही माझा मी आधीधरत होते. पण आत्ता नाही धर त. हारळा राहायला हा हा जनमल्यापासून राधरत नाही.
एक मिनिट आहे साईांतस बोला.
हा हा मुलं आपलं चालू असतय मुलांच.
हो मुलांच चालूच असते न् आज आहेत ना घरी त्यामुळं जास्तच.
हो तेच की असं होत मग बोलायचं कधी अस. होणार जोपतात की नाही दुपारी.
आता बारका झोपून उठलाय तो. उशर पासून झोपलेला बारा वाजता झोपलेला.
आता काय आता काय झोपणार नाही.
हाता नाही झोपत तो होय.
हम हम ह
हम्म हम्
ह्मम हम नाही ओ काय त्रास द्यालाय बघा आज.
हा हा हा हा..
आजच स्कूल असले की बरं असते आध्या बरोबर झ
हो...
घरी असले की झोपत पण नाहीत आणि आम्हाला पण झोपू देत नाहीत.
होय होय तेच तर आहे नाही आही आमच्या लहान मुलगात्र असून तरी काय. तो झोपायच्या टायमिंगमध्ये माझी कामं असतात मग तो उठला की परत. मग हा झोपू देत नाही असं होत.
हा हा हा हा चल. सगळं ते लय त्याच्या त्यांच्या टाइम टूम नुसार.
हो ते तसच आहे.
हो तेच की आणखीन काय नाही बघा.
हा हा हा हा.
पाणी वगैर येतं का तुमच्याड.
हा पाणी रेग्युलर आहे आमचं विहिरीचं पाणी म्हणजे आता शेत इथ शेतीला विहिरीचं पाणी सोडतात तेच कनेक्शन आम्ही घेतले त्यांच मध्ये जास्त तर रोज एक एक तास वगैरे सोडतात ते पाणी
हा हा ह हा
हा आणि काय म्हणताय मग
आणि काय नाही आमच्याकड एक दिवस आडच चालू आहे पाणी
पाणी काय आता पाऊस पण आहे कि तरी पण एक दिवस आड आहे पाणी
होय आओ आता म्हणजे आधी होत रेग्युलर आता जर पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं हे होतय हां ह
पाणी
नदीचच पाणी आ असते धरणाच तेन
हा हा हां हा.
हम्
आमच्या इकडं मग काय ते विहिरीच पाणीच आहेत म्हणजे आहे इथ तर पण नदीचं पाणी चावीचं कनेक्शन खरं आमचं अजून नाही मिळालेलं आम्हाला कनेक्शन ते आम्ही नवीन जरास राहायला आलो ना. म मिळालेलं नाहीये म्हणून आम्ही तात्पुरत विहिरीचच घेतो. विहीरीसच घेतोय आम्ही
हा विहिरीच असल्यामुळे रेग्युलर येत असेल.
हा रेग्युलर येत ते हा ह अे काय म्हणताय मग
आणि काय चालू आहे बघा रेग्युलेटी ठीक आहे.
तूप बोला.
आणि काय मोठा काय करत.
मोठा आहे की मोठा तर तो लहानच्या पाठी मग लागतोय त्याच्या आणि त्या दोघांचा दंगा चालू आहे.
खेळतात काय व्यवस्थित?
खेळतात कुठं दंगाच करत बसतात नाही मोठा मोठा पण आहे एवढा मोठा करतो पण त्रास देत असतोय. हा त्याला आपण एवढं काय असं हे करत तो
हा हा
हम्म
तेच आणि काय सासूबाई काय करता आमच्या
काय म्हटलं हॅलो सासूबाई झोपलात होय आहे त्यांना पण झोपू देत नाहीत मुलं जातात दरवाजा वाजवतात परत दरवाजा ती झोपमोड हा. हा तेच चालू आहे.
बरं. चालेल मी करते तुम्हाला कॉल ठीक आहे ओक. हम्